ओके
गुड मॉर्निंग मॅम हॅलो
हॅलो गुड मॉर्निंग
हॅलो
गुड माँर्निंग गुड मॉर्निंग
हो आता येतोय ह हॅलो मॅडम मला आहे ना एक्सपोर्टच्या चेकलिस्ट बद्दल माहिती हवी होती
ओके मी आज ना एस क्लिअरिंग ची एक एक सीए ची घेऊ आपण आज मी तर पहिले चेकलिस्ट बग त्यांना आधी शिपिंग बिल नंबर आणि डेट व्हेरीफाय करायची एकदा शिपिंग बिल डेट व्हेरीफाय झालं की त्याच्या खाली सीचचा कोडिंग असतो तो झाल्यानंतर असता खाली ए एक्सपोर्टरसच म्हणजे कुणाला एक्सपोर्ट करताय त्याचं नाव अड्रेस
हम
तो झाला की त्याच्यानंतर आपलं पोट असत नंतर पोर्ट ऑफ डिस्चार्ज असतो आपला अ कुठे पाठवतोय त्याचा तिथे खाली असते कंट्री ते झालं त्याच्यानंतर बघायचं ठीक त्या कंटेनरमध्ये किती ग्रॉस वेट आणि किती पॅकेजेस जात आहे. हे चेकलिस्ट वर आपल्याला फर्स्ट पार्ट मध्येच बघायला मिळतं म्हणजे मास्टर पार्ट म्हणतो आपण त्याला
हा
हा ग्रॉसवेट आणि पॅकेजेस हा बोला-बोला
हा उमा मॅडम मला एक विचारयचं होतं की जेव्हा पण एक्सपोर्टर टाकतो ना आणि मग शिपिंग-शिपिंग लाईन जर नसेल तर आपण काय करायला पाहिजे?
हो मग ते शिपिंग लाईन पण आपल्याला चेकलिस्ट वर येते ना. ज्यावेळेस नसते त्यावेळेस आपण सी एच ला विचारू शकतो पण आपल्या जेव्हा डक्युमेंट येते ना त्या डक्युमेंटर श शिपिंग लाईन असते.
कुठल कंटेनर कुठल्या लाईनच हे ऑलरेडी दिलेलं असतं त्यांनी आपल्या गेटपासवर तसं दिलेलं असतं आणि जसल नसल डॉक्युमेंटला तो आपण सी एच ला
हा आणि जर आपण जर कंटेनर नंबर एक टाकला आधी आणि तो कंटेनर नंबर टाकताना जो आधीचा ऑलरेडी एक्झिट अस एक्झिट असला तर मग- ते सेव्ह होतील का नाही?
हो होणार ना जर तो एझ आपल्या सॉफ्ट स्कोअरच्या सॉफ्टवेअरमध्ये करताना तिथे आपण जर ऑलरेडी तो असला तिथे एक डॉट देऊन द्यायचा आणि पुन्हा सेव्ह करायंच ते डक्युमेंट पुन्हा पंच करून. आता मी तुम्हाला हे चेकलिस्ट सांगते ना तेच एकदा समजा घ्या मग एंट्रीचं बघू पुढे आपण. आता मास्टरचं सांगितलं मी तुम्हाला की मास्टर मध्ये काय-काय येतं शिपिंग बिल नंबर येत तो एक्सपोर्टर ऍड्रेस येतो क्रॉसवेट पॅकेजेस बँकेचे डिटेल्स येतात समोरून त्यांची
हो.
तो झाला आपला मास्टर पार्ट चेकलिस्टचा हं आधी पूर्ण चेक चेकलिस्ट समजून घ्या एंट्रीच मग बघू आपण हे झालं मास्टर पूर्ण पार्ट आणि सेकंड पार्ट असतो इन्व्हइसचा मग ज्याच्यात तुमला इनवइस नंबर, डेट, त्या आपण जे पाठवतो ए करतोय त्याची मार्केट व्हॅल्यू पुन्हा ते फेट इन्शुरनस सगळ ऍड आहे का हे सगळं तुम्हाला इन्व्हाईटच्या डिटेल्समध्ये दिलेलं असतं म्हणजे एक पार्ट झाला तुमचा मास्टरचा त्यात एक्सपोर्टर नाव वगैरे सेकंड पार्ट झाला तुमचा इनव्हइस किती क्टिट ते जाते त्याची बिलिंग किती त्याला फॅट का इन्शुरन्स आहे सगळं त्यात दिलं असत हम्मं. आणि आपण समोर कुणाला पाठवतोय ते सुद्धा इन्व्हॉइसमध्येच दिलेलं असतं.
हा
आधी आता थर्ड पार्ट सांगते थर्ड पार्ट असतो तुमचा आयटम डिस्क्रिप्शन म्हणजे आपण कुठली क्वांटिटी पाठवतोय त्याचा आर आयटीसी काय आणि त्याच रेट किती आहे हे सगळं आपल्याला आयटम डिटेल्समध्ये दिलेलं असतं. मग तिच्यावर आय जीएसटी आहे का किंवा त्याच्यावर एल यु टी आहे का मार्केट प्रेझेंट मार्केट व्हॅल्यू काय आहे त्याची सगळं कॅल्क्युलेशन जे आहे ते आयटम डिटेल्समध्येध्ये दिलेले राहत. आता हे थर्ड तीन पार्ट क्लिअर झाले. एक मास्टर मास्टर चा एक इन्व्हाईट चा आणि एक आयटमचा आणि मग लास्ट पार्ट जो तुमचा जो हो लास्ट पार्ट महेच कंटेनर नंबर त्याला सेल्फ सिले एका डॉक्स सिले त्याचे डिटेल्स दिलेले असतात. गाडी नंबर असतो तुमचा- बस, हे हे चार पार्टमध्ये आपलीच एक लिस्ट असते. आणि जर इई संचित असलं तर तशी पण इन्फॉर्मेशन पूर्ण त्याच्यावर दिलेली असते ई संचित काय आता हा इ संंजितचा भाग तुम्हाला काहीच माहिती नसेल. बरोबर ना, ह संजित भाग मी तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा कॉल करेल ना, त्यावेळेस तुम्हाला ह संचितचा भाग पूर्णपणे सांगते. इ संचित म्हणजे, काय असतं माहितीय का, आपण ना जे इन्व्हॉइस आज कंटेनर बरोबर पाठवणार आहे.
हॅलो, जे इन व्हॉइस आपण कंटेनर बरोबर पाठवणार आहे. ते इनव्हॉइस आपलं आईसगेटची जी वेबसाईट असते. तिला इसंचित म्हणतो आपण, त्याच्यावर ते अपलोड करायचं असतं स्कॅन करून.
ओके.
ओके ते स्कॅन केल्यानंतर मग आपल्याला त पूर्ण एक नंबर जनरेट म्हणतो. त्याला आपण आर आयटीसी नंबर म्हणतो.
आय आर टी सी
हा आणि तो नंबर जनरेट झाला. की तो आपण कस्टमच्या सिस्टममध्ये इनवर्ट करतो त्याला. त्याच वेळेस आपला एक्सपोर्ट सक्सेसफुली होतो. इथे
हम्म.
हम त्याला आपण इ संंचित म्हणतो हे सगळं झालं आ ही चेकलिस्ट ची प्रोसिजर झाली. चेकलिस्ट ची प्रोसिजर झाल्यानंतर मी तुम्हाला पुढ नंतर कॉल करेल त्यावेळेस कस्टमचा कलिअरनस कस असतो. हे पूर्णपणे एक्सप्लेन करून सांगेल. आता हे संचित करतोय त्याच्या मध्ये अजून काही डाऊट आहे का, म्हणजे तिच्या आपल्याला लोड करताना पर्टिक्युलर पॅकिंग लिस्ट नाही इनवोयसस अलोड करायचं असत. हा म्हणजे तुमचं जे ओरिजनल इन्व्हॉइस राहील तेच लोड करायचंय. पॅकिंग लिस्ट वगैरे चालत नाही तिथे ह आणि ते करेक्शन करायचं नाही म्हणजे एकदा फायनल झालेलं जे इ्व्हॉइस असेल तेच टाकायचं राहील आपल्याला.
हम
अजून काही डाऊट असेल तर विचारून घ्या मला
हा इ संचितचच मला क्लिअर मी झालं मॅडम तेच मला नीट अ टोटल मध्ये डिटेलमध्ये समजावून सांगा नंतर
हो हो इईसंचित म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगते आपली आइसगेटची जी वेबसाईट आहे ना
हम्म
हॅलो
हॅलो येतोय आवाज
आईसगेट ची जी वेबसाइट आहे त्या आइसगेटच्या वे साईड वर आपण आपलं इन्व्हॉइस येते स्कॅन करतो आणि एक इसंचित म्हणून आपल्याला वेबसाईट दिलेली असते तिच्यावर जाऊन ते इन्व्हॉइस आपण अपलोड करतो
ह
ते अपलोड झाल्यानंतर आपल्याला एक दहा डिजिटचा ट्वेंट डजिटचा सॉरी नंबर जनरे होतो तो नंर आपण श िपिंग बिलच्या म इन्वर्ट करतो आणि त्याच पै आपल्याला शिपिंग बिलचा नंबर जनरेट होतो ही सगळी इन्फॉर्मेशन आपण फि कर त्याच वेळेस सीएचच एक सॉफ्टवेअर आहे त्यांच्याकडे जसं आपल्याकडे सर्वि्हस सेंटर आहे तसच त्यांच्याकडे पण एक सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये ते आधी फक्त एक नॉर्मल प्लेन चेकलिस्ट फाईल करतात प्लेन चेकलिस्ट फाईल करून हे इन्वाईज अपडेट झालं त्याचा नंबर घेतात आणि इनव्हॉइस अपडेट झाल्यानंतर मग हा नंबर तिच्यात एंटर करतात आणि मग हे डक्युमेंट सबमिट मिला टाकलं जात तर मिटला टाकायचं म्हणजे मग आपल्याला आईसगेट कडनं त्याचा रिप्लाय येईल त्यावेळेस आपल्याला शिपिंग बिल नंबर आणि डेट शिपिंग बिल नंबर जनरेट होतो आधी फक्त जॉब नंबरच असतो त्यांच्याकडे फक्त चेकलिस्ट फाईल केल्याचा हम्म अजून चिक्लिस् फाईल केल्याचा हा अ नाही असतो तर हे सबमिट केल्यांतर म तो शिपिंगनंबर जनरेट होत मग तो शिपिंग नंबर डॉक्युमेंट वर टाकून त्याची पुन्हा प्रिंट काढली जाते मग ती कंटेनर ज्या वेळेस आपल्याकडे गेटमध्ये येतो
हा
त्यावेळेस ही चेकलिस्ट त्यांच्या बरोबर येत जाणार होता नेक्स्ट टाइम पासून आपल्याकडे
ओके
ओके अशी प्रोसिजर ही पूर्ण ही फक्त त आता तर तुला मी आता चेकलिस्ट क्लिअर केली आता नेक्स्ट च ज्यावेळेस मी तुला कॉल करेन ना त्यावेळेस पूर्ण कस्टम क्लीरमस कसा होतो हे तुला मी गेटपर्यंत प्रोसिजर सांगितली आता कंटेनरं तुला कंपनीतेतो हे एवढं क्लिअर झालंच असेल बरोबर ना ह हा कटेनर आपल्याला ॅक्री स्टाफ असतो किंवा कंपनी स्टाफ असतो तिथून स्टाफहून आपल्याकडे येईल त्याचबरोबर फक्त इन्व्हाईस येत कंटेनबरोबर गेटवर ते आपल्यावर आल्यावर कंटेनर त्यांच्याकडनं गेटपास घेतात आणि सांगतात कुठ सीएई चा क्लअरन्स आहे मग तस आप सिक्युरिटी गेटपास देतात त्यांना हम् म्हणजे आता एवढीपर्यंत प्रोसिजर समजली का तुला
हो हो समजले
चालेल चालेल मग आता याच्या पुढची प्रोसिजर आहे ना मी तुला नेक्स्टचा कधी कॉल करेल ना त्यावेळेस अजून सांगायचा प्रयत्न करते मी तुला हच्यात अजूनही काही डाऊट असतील तुला की कंटेनरच ग्रॉस वेट वगैरे कसं होतं काय होतं काय असतील तर अजूनही विचार मला ही प्रेझंट मार्क काय काय ते
हा हा मॅडम आपण जे एक कंटेनर असत आता ट्वेंटीचं आणि फोर्टीचं जे कंटेनर असतं मग ते जर एक शिपिंग बिन म दोन असली तर काय करावं लागेल
एका शिपिंग बिल मध्ये दोनही एका एका शिपिंग मध्ये दोन क्लअरन्स होतात ना असं काही नाही की दोन कंटेनरे म्हणून ते होणार नाही एका शिप पिंगडल अगेनस्ट दोन कंटेनरची एंट्री करतात म आपल्याकडे त्याच ग्रॉस वेट वगैरे सगळ इन्क्लुडेड असतं त्याच्यामध्ये मग आपल्याकडे ते कसे गेट वर येणार दोघं कंटेनर ची एंट्री होणार त्या शिपिंग विल अगे्स्ट एकका शपिंगेलच्या अगेस्ट तुम्ही दहा ह कंटेनर पाठवू शकताय असं असतं आपल्याकडे बरेच महिंद्रा वगैरे असे आहेत आपल्याकडे की त्यांची दहा दहा पण पंचवीस कंटेनर आपण एका चेकलिस्ट च्या अगेनस्ट सबमिट करतो
एका शिपिंग बिलमध्येध्ये दहा कंटेन
काय पंचवीस बी होतात. हो हो होतात ते जनरेट करता त येते ते सर्व मी तुम्हाला सांगितलं ना म ग ते तेवढे इन्व्हाईस करतात सगळे हे करतो आपण जेवढे कंटेनर त्याचे सेपरेट इन्वइस असले तर तेवढे एकाशी शिपिंगिलमध्ये तुम्ही दहा इन्वॉइस पण पाठवू शकताय आणि एका शिपिंग बिलमध्ये दहा कंटेनरही करू शकता असं काही नाही एकच शिपिंग बिल अगेन्स्ट होऊ शकतं हे सगळं हो कोणी कोणी पार्टीवाले चार्जेस साठी सेपरेट सेपरेट करतात आणि कोणी डॉक्युमेंटेशन कमी व्हावं यासाठी एका शिपिंग बिलमध्ये दहा कंटेनर टाकतात कार म हच्याने काय होतो जे दहा चेकलिस्ट फाईल करायच्या एका चेकलिस्ट म एवढं काम करून घ्यायचं म्हणजे एक पेपर वर्क कमी होतं तुमचं हा पेपर वर्क कमी होत आणि ऑनलाइन कराला सोपं जात बणजे एकचडॉक्यमेटेफ क कंे सा दहा शंग ब जरे कराय मग तुम तेवााईमईल बरोबर की नाही म हा वेळेस एवढे क कल््युशन करायची मग एका कॅल््युलेशन मध्ये तुझ हे सळं काम होत जाईल
हम् हम
हा म्हणजे आपला टाइम पण वाचतो आणि सगळ्या गोष्टी ठीक आहे ते दहा कंटेनरं तुला कॅल्क्युलेशन करां लागेल तो भाग मान्य प मग हे ॉक्युमेटेशन कमी होन जातं अस एसपोर्टरच म्हणणं असत म्हणून तो मोस्टली ए की याच्यामध्ये दोन चार असे कंटेनर टाकू शकतो त्यांच काम कमी करतात ते हो हम् चालेल चालेल मग नेक्स्ट चा कॉल करू ना त्यावेळेस अजून जे काय असेल ते पूर्ण एक्सप्लेन करेल ना
हो चालेल थँक्यू मॅम
ते